आ स्वाती ताई ओके! चालेल चालेल. तेच म्हटलं सगळं आवरलं गेलेलं आहे ना?
हो हो.
काय ठीक, मग वेळ हाय म आता काय गप गप्पाच गप्पा गप्पा मारायलाही वेळ पाहिजे, हाय कि नाही.
हो.
रिकाम कामाच्या वेळेस जर कोणी गप्पा मारत बसल. किती येऊन जात बाई. कधी ठेवेल ही फोन असं वाटत.
हो ना.
का पहिले काम महत्त्वाचं असतं. म्हणून आता दुपारी सगळं हे झालं. मग बरं वाटतं बाबा. नकोती सकाळची धावपळ सकाळी धावळ पळ, धावपळ.
कामाच एकदा रुटींग बसलं. की मग काय वाटत नाही. आणि मग एक दिवस आपण उशिरा उठलो ती मग सगळ रुटींग.
सगळी रेटिंग खराब. खरंच येते. आणि इतका कंटाळा येतो मग. आळस आणि मग दिवसभर बोर होत. वाटत की अरे.
हा मग नको वाटतं काम करायला.
हा ती कशी. सवय पडते ना. ती सवय. पडली का बरोबर आपो-आप मग वाटतं विस आकाडीच म्ह लोकांचं चालू राहतंग बायांचं मग दिवसभर रडगाणं. असस हूत ते. काही लहान मुलं राहतात. मग त्याच्यामुळे दिवसभरात चालू राहतात छोट मोठ. कुंटूब राहिले काही वाटत नाही. पण मोठ. राहायला का मग भरपूर करावं लागतं. हम्म तुमचं एक छोटस कुटुंब वाटतं ना? हम्म सगळीकडे आता छोटच कुटुंब आहे. पहिले मोठ्या कुटुंबाची किती राहायचे ना. तर.
हो पण मग ते छान वाटायचं. सगळे एकत्र असायचे. जेवण बनवायला वगैरे मजा यायची.
पंचवीस सव्वीस जण राहायचे प्रत्येकाचं प्रत्येकानी काम निवडून निवडून घ्यायचे म्हणजे निवडून आवडीने करायचे. कोणी धुन्याला कोणी, भांड्यांना कोण, साफसफाईला कोणी कशाला.
हाअ.
ते कामांना असं घर याच्यासारखं राहायचं एकदम आणि एक मेन माणूस राहायचा. त्याच्या अंडरखाली सगळे राहायचे. म्हणजे कोणाला राग नाही का, कोणाला कोणाविषयी उनं धुणं बोलणं नाही का काही नाही.
पण आता तस काय राहिलच
तसं काही राहिलंच नाही, करं ये ना आता किती बदललं सगळंच.
सगळेच बदलले पहिले काका, मामा, बिमा सगळे एकत्र असायचे, आता काय? आता काय नाहीच, तस हो ना.
प्रेम कमी झालं बाबा आता लोकांचं खूप म्हणजे असं आपुलकी प्रेम पहिलं कसं आठ आठ दिवस लग्न राहायचे.
हो हो.
लग्न
आता घरातल्या माणसांपेक्षा बाहेरची माणसं जवळ करतात. फॅमिलीवाले
जीवावर येते उलट अजून घरातले लोक आले का, आरे जाऊदे बई आज एवढं
आणि बाहेरच कोण जवळच शेजारच असलं वगैरे कि मग चांगलं वाटतं, पण आपली नात्यातली नको वाटत
खरं ये ना ते असं नाही करायला पाहिजेल उलट
म्हणजे आता असं एकत्र कुटुंब कुठं बघायला भेटेल? उ जॉईंट फॅमिली कुठ बघायला भेटल?
क्वचित असेल बहुतेक, पण एवढ्या नाही आता कारण की जो तो म्हणतो माझं माझ सेपरेट, माझ माझं सेपरेट, आईवडलांमधून पण मा मूल बाहेर निघून राहिले म्हणजे कुठले संस्कृती ही कुटुंब पद्धती हे की नई, कुटुंब पद्धती म्हणजे काय आजी, बाबा काका, काकू, भाऊ आई वडील सगळे भावंड येला कुटुंब पद्धती म्हणायची. बहीण, बहिणीचे मुलं असं, तुम्हालाही ननन ये का?
हा आहे ना
आहे का? हा मग तेच ना मग आता आपण म्हणतो ना कोणी म्हणत एकच पाहिजे मला मुलगा बस, मग त्याला मुलगा मुला म्हण त्याच्या मुलाला आत्या राहत नई. आणि इकडे मामा किंवा मान मावशी राहत नई असं होऊन जात
हो असं होतय ह तेच
फालतूपणा चालू ये खरंच म्हणून पुढच्या पिढीलाय ना नाते संंबंधच कळणार नाही भई
कळणारच नई, आत्ताच्या पिढीला पण समजत त पुढच्या पिढीला आता लहान अस ल्यालांना आजी कोण, आजोबा कोण समजत नाय. कारण की जी मुलं असतात ते आता जॉबसाठी वगैरे पुण्या मुम बईमध्ये राहतात.
बाहेरच जातात.
आणि मग त्यांच्या आईवरील त्यांच्या गावा
हो.
त्या मग आताच्या जनरेशनला ताच्या लहान मुलांना आजी कोण, आजोबा कोण काही समजत नाही म्हणजे ते आजी आजोबांचं प्रेम भेटत नाही, नातवंडाना
प्रेम पण नाही, संस्कार नाही ते आज्या बाबांचे जे आपोआप संस्कार पडायचे.
हा आणि आताच्या आया जेवण नाही व्यवस्थित लहान मुलांनी केल की मोबाईल देतात. म जेवतात हा तेच ना
वाईट परिणाम होतोय मुलांवर आणि म्हणून जास्त ॲग्रेसिव्ह होतायेत मुलं काही नई दिलं का, लगेच तोडफोड फेकून देत तद्दारी काही पण वस्तू पहिले आपण रागून घ्यायचोतो शांत बसायचे कोपऱ्यात आवाज सुद्धा निघायचा नई.
एकदा नाही म्हणलं की आपण ऐकायचं, शांत बसायचं पण हट्ट पण आणाय आताची मुलं हट्ट पण खूप करतात.
त्यांना माहितीये ना अट्टपणा केला त लगेच मिळेल आपल्याला
अ हा तेच ना
ते कोकरु असल्यामुळे म जीव असतो, आजी, बाबा, आई, वडील सगळ्यांचा, घे बाबा तुला आवडत असेल त घे
हा
त्यामुळे हे, पण राहत आणि त्याला वस्तू आणली, म्हणजे त्याला द्यायची पण सवय नाही रा मी एकटाच खाईल
हम्म.
बस आता आपण लहान होतो तेव्हा किती वाटे पडायचे. भाऊ.. ! वाहिनी दोन तीन जणांना द्यायच. आई वडील मागा जे मुद्दाम त्यांना द्यायचं.
रीकाम आहे
इथे देण्याची वृत्ती मुलांना पाहिजे. नाही तर मग मुलं स्वार्थी होऊन जातात. हे कडून जातात. अस आणि एक एकत्र कुटुंब पद्धतीमुळे ना खूप फायदा असतो. सगळ्याच गोष्टींचा
हो खूप म्हणजे खूप फायदा असतो. आता मी जर, आजारी असल तर मग काही
हम्म. काम करू शकते खरंय
हम... असा विचार करत नाही
एकमेकांचे काम छान, एकमेक वाटून घ्यायचे ते खरंच आहे बाबा आत्ता पण? आता पण आहेत तशा, सुन पण आहेत, तशा सासवं पण आहेत.
आहे. आहेत. पण काय काय ठिकाणी क्वचित हा.. ! बरोबर.
ते कसं, मग ते सासू सुनेच नातच, हे करून टाकलेले बदनाम असून गेलेले मग ते सुन जाशी, मग त सासूजशी अरे पण ते प्रेम दिलं तर लांबचं, कोणी पण आपलं होत. तसे ती सून घरात, आलेली ते तिला आपण प्रेम दिलं तर, ती आपली होईलच ना? मग आपण जर तिला हिडेस, पिडस केलं किंवा ह बोला तुम्ही चुकलं वगैरे तेव्हा, पण मग ज्या वेळ असेल जवळ घ्यायचं त्या त्यावेळेस तिला प्रेमाने घ्यायलाच पाहिजे, मुली कशी घेतो आपण जवळ तसं तसं सासूबाईचं पण राहतं थोडंफार बोललं, असेल आईचं ऐक तो मग तिचही, ऐकून घ्यायचं असं ते असं समजदारी, आली ना ग आली नाव. तर मग बरोबर जात माणसाला. त समजदारीच आहे आहे सगळं नाहीतर मग हे नातं, बदनाम करणाऱ्या सासूसूनाेत दोघी
हा. बाकी कोण नाही तुस
काही कोण नाही, श्री श्री बदनाम करते. हे क नाही आता कोणता जावई, म्हणतो का माझ्या सासरा सन्मान साजराात असा
म तस कोण नाही म्हणत
नात एवढं कट्टर, दाखवलेलं आहे. आता आपण हे पण, बघतो ना टी. व्ही त्याच्यात सिरियलमध्येध्ये किती, बेकार-बेकार सासवा दाखवलेले आहेत. सदा ते एक- क्षणाला क्षणाला तिच्या
सिरियल बघूनच रिअल मध्ये, हे होत असत खर तर
वाातरून गेले आहेत बाया खरच दिवसभर त्या टीव व्च बसलेले हो. त्याच्यामुळे ते जास्तच टी. व्ही मुळे जास्त घाण झाले.
हा जास्त.
वाटत तेवढं सोपं नाही टीव्हीत दाखवणारे लोक असं रिअलमध्ये ज नाही आपल्याला रोज रिअलमध्ये जगावं लागतात. म्हणून प्रत्येकाच समजून घ. घेणं समजदारपणाने सांगणं कधी कधी. हट्ट करणं कधी कधी मग रागून देणं म्हणजे या गोष्टी होतात. पण मग ते एवढं टोकाला नाही न्यायचं की ते डायरेक्ट हे होईल ब असं. . एकमेकांना त्रास असं नाही करायल पाहिजे. केला ना बोलले ना बोलू द्यायचं. दुसऱ्या दिवशी आपलं आपलं बोलायला सुरुवात करून द्यायची म्हणजे. हे जे आहे ना हे मना आणि आपण हे करून घ्यायचं नात स्वीकारायचं बुवा असं.
स्वीकारायचं बरोबर
ता स्वीकारलं तर मग ते कुटुंब चालणारच नाही ना. म्हणून दोन स्त्रिया घरात राहिल्या ना त्यां. तोवर घर असतं खरंच. नवरा काय म्हणतो आई आईकडून बोलत नाही आणि बायकोकडून.
हा कोणाकून बोलायचं त्या म्हणता मग. बचऱ्या माणसाच मधल्यामध्ये मरन.
दो हा त्याला बिचारायला वाटतं अरे आई पण तेवढीच. मला माझी बायको पण तेवढीच आता मला आई आणि बायको. समजून घ्यायला पाहिजेअरे! हा तर काय हिला बोलणार नाही बायकणी समजणार आईल तर काही तो बोलणार नाही. त्याच्यामुळे एकमेकांना समजदारपणा समजुतीने करून घ्यायच. गेला तो दिवस अस म्हणजे इतकं सोपं आहे पण आपण एवढं कठीण करून. टाकतो ना बाहेर जगामध्ये आणि तेच बघून बघून दुसर्या पण करतात मग.
हा ना तसच होत.
असते काही नाही गोष्ट.
काही काही रिझनच नसतो. कारण अस.
हां. पण ते त्या गोष्टीला एवढं मोठं करतातात पाणीच दिलं आणि तिने. मला चहा ची दिला नाही. बोलली नाही म्हटल म्हणजे हे बारीक बारीक गोष्टींना नि . करायचं संसार चालवायचा असेल ना बारीक बारीक गोष्टी जाऊ द्यायच्या. जर मोठी चुकी असेल घड्या तेव्हा. तिला टोकायचं की मावनी नाही बाई असंनी करायचं आपल्या घरात असंनी चालत. असं म्हणून हे कुटुंब संस्था चालते. तर मग कुटुंब संस्थेला मग आता मग तू फ्री तू तिकडे मी. हि इकडे फक्त सणालाच भेटायचं बस झालं. हां हा ही ही करून घ्यायचं बस तेवढा पुरतं प्रेम दाखवून द्यायचं झालं.
हा ना.
त्याला काही प्रेम म्हणतात का ते फक्त ऍडजस्टमेंट असते ती. नाही बाबा दो. द चार दिवस ॲडजस्ट करून घ्यायचे जाउद्या तिकडे म्हणजे आता. संबंधामध्ये सगळे ॲडजस्टमेंट चालू आहे नाते सगळे ॲडजस्टमेंटचे झालेले. बरोबवरचे दिखावा. म्हणून टिकवण्यासाठी खूप मेहनत करावी. करावी लागते बाबा म्हणून हा आदर्श आपल्या मुलांसाठी. ते आपल्याला टिकून ठेवायच राहतो.
चालेल म तई मग हं भरपूर छान वाटलं बोलून मस्त ओके चालेल मघा बाय